हॅलो अंजुदीदी अंजु दि कुठे गेली कोण हॅलो आवाजच त नाही येवून राहिला. हॅलो
हॅलो
हॅलो
हा येेते आवाज?
हा आता येऊ राहिला.
हा हा. पाच झाले का तुमचे कॉल ह
काय म्हटलं?
पाच झाले का कॉल?
हा पाच झाले माले तुमचे.
हाव काय हा तई मग तुम्हाला ते विस कॉल केले असेल ना तुम्ही मागचे.
हाव.
मंग त्याचे आले असतील ना पैशे.
नाही.
कौन
हे काय पहिल्यांदा तीस रुपये पडले होते फक्त.
हाव काय. आ ते मदात बंद पडलं होत का काय माहित?
मले आवाजचं येत नाही हॅलो. आण त्याले हॅलो.
हॅलो
हां बोला.
हा याच्यात असंच आवाज येतो बाई लवकर अस हेच नाही होत आवाजच खूप बारीक अस ह्यज्यात हम्म.
तेच ना तुमचं गट चालूच असतात नाई.
हाव गट बनवणे चालू आहे पिंपरखेळले गेली होती मी.
हाव ना हे खेड़्याच्या ठिकाणी असं वारी पिपरी
हम्म. या आदिवासी गटासाठी शंभर टक्के अनुदानाची स्कीम येलय गटातून.
काही महिलांसाठी गटात काही
हम्म.
हा म्हणजे नवीन योजना जसं
हाव ना मग पाणी टाकायला असतो काय?
आ
काय बोला ना.
हा हं हं.
काय क लेकराईचं काय कुठे ऍडमिशन केलं?
ह पिंपळमध्ये केल हिअर फिरले
हाव का? मला वाटलं इ
हा मोठा नाही माझा मोठा मुलगा इथेच असती वरखेडला सेमपल मध्ये. आणि लहान मुलय आहे ते मुलगी आहे माझी देराणीचा मुलगा आहे आता म्हणजे त्यांना पाठवून राहिलो.
हा हा.
सध्या केलीली मी ऍडमिशन.
हम्म धुतले काय ते.
हे अ ते मोठा मुलगा सेम्पल मध्ये आहे की नाही मग त्याच्याच बरोबर पाठवायचंय.
हा.
मोठा मुलगा वरखेडला आहे ना तर त्याच्याचसोबत पाठवायच आहे.
हा हा.
हम्म. तुमची मुलगी ती इथं होती का जिपवाला?
हावं.
अ आठवा वर्गाात होती ती अंजली आहे का तुमची मुलगी? आ हाव काय हुशार होती कि ती
हाव.
हा इथं आता कुठे आहेे ती?
आज सौदळ्याला आहे ना अकरावीला ऍडमिशन करतील.
अ बी ए घेतलं तीनं.
आ नाही आर्टस् आहे.
हा आर्ट आहे हो आर्ट आहे तिथं.
हम्म.
हा किती पर्संटेज पडले तेव्हा तुला दहावीले?
दहावीला सदुसष्ठ पॉइंट चाळीस.
हाव काय हम हुशार होती पण ती मुलीपैकी.
हाव.
ह हा हं आता तिथं पटचं नाई राहिला त्या जी प वा शाळेत.
नाही ना काहीच नाही.
काहीच नाही ना म्हणून तर ते नर्सरी केजी वन केजी टू चालू केलं.
हाव ना बाई.
मला दिला त्यांनी केजी टू वर्ग.
हाव का?
आ
हाव ना आहे लहान मुलांयले काय एक दोन अण ए बी सी डी. हाय ना लहान मुलाले काही जास्त तर ये एक दोन ए बी सी डी हेच शिकवाय लागते त
अ हा आता नर्सरी केजीमध्ये तर तेच असते शिकवण.
हा. पहिली ही होत्या ना वाटते इथं तुम्ही?
तू हे बी कोण?
पहिले होत्या न पहिले होत्या ना म्हटलं इथं शाळेवरे. हा.
ती आहेच ना ती आहेच ना.
आहे का बर बर.
अ मी आधी जात होती.
हा.
हा ते मॅडम वगैरे होत्या त्या रिटायर झाले आता म्हणजे त्यांच टान्स फर झालं वाटतय तेव्हा होती मी त्यांच्यासोबत.
हा तेच तर म्हटलं.
हम्म.
बाकी झाला स्वयंपाक हा. हा ते दीपक हा ना. हाव ना त्या ताई येत होत्या हा हा.
हा.
हम चांगलंय ना.
खूपचं पट कमी झाला तर विद्यार्थींचा.
हाव.
हम्म दोन तीन क्लास एकत्रच घ्याय लागतात.
हम्म.
हा.
बरोबर आहे आता कमी मुलं असतील तर त्या
हॅलो
हां बोला.
हॅलो
हा बोला ना ताई.
हा म्हटलं शाळेत आल्या होते का तुम्ही आज?
हो आली होती ना. मतदान
तस मला दिसल्या होत्या गेट जवळून काय म्हणून म्हटलं.
मतदानचे फॉर्म दियाला आली होती ना.
हाव ना.
फॉर्म भरायला देले होते माझजवळ.
आता हे दोन तीन दिवस सकाळचीचं शाळा आहे ते सरांले काही काम आहे त्यां ते यले जायला लागते ना. मतदानाचे कि नाव वगैरे जमा कराय
हम्म.
हा.
बरो बर हाय.
आणखी?
हा बोला. हॅलो, आवाज का म्हणून कटते?
हे दहाच्या नंतरही चांगली रेंज राहते येले.
हल हो आणि बारा वाजेतलं कॉल केली बायांनी तर काल
हम्म.
अ बऱ्याच जणांची कंप्लीट झाले.
तुमचे किती झाले?
हा तिस ती झाली की आणि ती तीस झाल्यानंतर कोणती माहित ती भराय लागली आणि मग दहा कॉल आले.
हो.
हम्म तसे सांगतात आता ज्यांच झालं ते.
हाव.
माझे हा सहावा आहे ना.
हो काय? मलाही पा पाचच झाल.
हा.
हम्म.
एकीले पाच कॉल केले चालतात ना?
हा चालतात.
हा मणून म्हटलं मग, आता माझ झालं की तुम्ही करत जा. हम्म.
दहा वाजता, साडेनऊ वाजता लावीन ना मी पण तुम्हाला कॉल.
हा व आवाज येते अन बायाने काल सांगतो ना बारा वाजे केले दहाच्या नंतर पण. आज तरी काही ना काही आवाज येऊन राहिला रेंज आहे. काल तर लागतच न्हवते.
हो काल काहीच नाही लागला का?
काल लागलेच नाही, दिवसानीच लागले आज दिवसा तरी लागले.
नाही. काल एकही कॉल नाही झाला, हम्म.
हम्म.
झालं का?
आणखी?
तुमची चार असेल सकाळी.
काय म्हंटला?
केजी वन, केजी टू चार घन
हा मग खाली गेले का तुमची काही?
मालेर आजच्या याच्यातून तीनच झाले आन दोन खाली गेले.
दोन खालीे गेले काय?
हो, पाच मधून.
हो बाई मलाही तसेच झाले, दोन खाली गेले म्हणे.
हम्म.
हम्म.
हे काय दहा मिनिट हो द्याय लागता.
आ. काय म्हटलं? हॅलो. ठीक आहे, ठेव का मग ताई? हा. हा हॅलो.
हा हा सांगा.
नाही ओ दोन मुली हायत, एक मुलगा हाय. हो.
अं.
आ
एकच मुलगी आहे की म्हटलं.
नाही नाही दोन मुली आणि एक मुलगा हाय.
हाव काय, हा.
तुम्हाले? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. ठेऊ का मग ताई मी?
हा, हॅलो.
हॅलो
हा हा, बोला बोला.
हा म्हटलं अ ठीक आहे ठेवू का मग?
काय?
ठेऊ का म्हटलं कॉल?
नाही थांबा एक मिनटं हा, दहा होऊदे दहा.
हाव काय? हा. अजून सांगा काही, नवल विशेष.
काही नाही.
तिथं ते दुसरे मसाये, कोणते आत होते ते?
कोणते?
ते दुसरी मसाई आहेत तेच्या मुलीचं लग्न होतं की, मुलाचं होत आज काल.
ते पेवराज मसाय.
हा तेच आता आहे ना, तेच्या मुलीचं?
आता शेयेले आयना सोनारले.
हम्म.
शनिवारचं एकादसच्या दिवशी.
हा, हो काय.
हॅलो, हा. आज जेवणाळ झाली? आज साक्षीगंधही झालं तिचं.
आ?
घरातल्या घरात होता हं.
होव ना.
ती सगळ्यात लहान येना.
हो सगळ्यात लहान आहे, कोणत्या गावला दिल तेईल?
हा झाला म्हटलं ताई.
हॅलो, हा. कोणत्या गावले देलं म्हटलं त्या बाईले?
तिले इथं कोणतं खामखेड आहे ना तिकडे बाळापूर तालुक्यात. दूर आहे हो खूप लांब आहे गावं. हा.
दोन मुली चे झाले त्याच्या लग्न आता हिचं राहिलं.
हो, हो. ही शेवटचीच आहे आता.
हो. नाही ओ एक मुलगा आहे ना आता.
आ?
भाऊ आहे ना तिले.
होय एक भाऊ आहे ना लहान आहे ते सगळ्यात लहान आहे.
हो लहान आहे तो सगळ्यात. हम्म बर.
हॅलो.
हा बोला, हा बोला ना.
हा ठेवा म्हटलं झाले ना. हा.